हॅलो,
हॅलो,
ऐकु यायले ना तुला ते,
नाहीय,
त्याला ऐकूयानाते रेसेपीच,
नाही,
अय्याया हे,
''त्याचा फोन यालय जरा कट करू मग, '' हॅलो, ते याचा फोन यालाय.
कोणाचा?
मग आता काय करू सांग, म ऐकणार कसं कसं, ''ते काय बोलले माहितीे काय, स्पीकर वर लाग ना ते वरच्या ह चालले, ''
म तेच, घे की,
काय घेऊ?
सांगितलेल मी तुला आधीच
ते.... ''वर का झालतं खरं, साऊंड क नाही वरच्या याच्यात नाही आलायं वरच्या स्पीकर मधन, '' मग आता, हॅलो, हा हॅलो आवाज येत ना तुला,
यालय यालय,
''आधी कोमलचा फोन आलाय गं, म्हणून मागलं. ''
हं बोल कि, मग काय म्हणा-
''आहे मानी, दहा मिनिटं माझं शंभर रुपये जाईल की वाया, ''
बरं बोल नंतर कर, बरं बोल नंतर कर मग,
होय बोलकी, मग तेच ऐक कसं काय स्पीकर-
बरं, जाऊ दे सोड होईना तर काय करणार,
मग आता, म कधी व्हायचं असं.
काय आता, होईल तेव्हा होईल बोला,
बोल की, सांग आता तूच त्या वरची रेसिपी, काय नाही बघ बसलोय. ''चार्जिंग नाही ना हो फोन मध्ये चार्जिंगच होणार सत्तर टक्के आहे. ''
मग दुसरा घे फोन,
दुसरा कुठला घेऊ?
हो आता कुठला घेणार?
''आन असत तर मग मी झाला असत माझा टास्क, निम्मा तर, '' अर्ध टास्क झाला असत माझं
मग ऐक की मी आरतीला फोन केलतो काय,
हा,
मग आरती म्हटली मी मगाशी केलेलं बघ! अ रिंग करून कट केले ते चालतय म्हटली ती,
कोण म्हणलं,
आरती,
का?
चालतेय म्हटली,
का असं कसं काय तिला काय माहित?
तिनं आधी केला टास्क,
ह्यो,
होय.
तिला, तिज कसं काय?
अरे ह्या आधी आला होता हा टास्क.
हे आधी आलेले असले टास्क?
होय, म्हणजे मामींना पण आलेलं मामींनी कॅन्सल,